आवाज येतोय का?
हा-हा
कुठंय ती?
काय काम ये?
कामाला गेलं ते होय.
हा.
काय चालय मग?
काम सर्वे चालू हे आमचा.
हा का.
बड्डे?
हा.
मग केक, केक घेऊन यावा लागल का आणलाय?
नइ आनेल ते गेलेत कामाला, पोरा नाही घरी. भावान केलता फोन म्हण, साकर फाटला जायचय या. म्हणला पुढं आता साखूर फाट्याला जात्या, पाण्या पावसामध्ये. पाऊस चालाय पका रस्ता नाही चांगल.
शिडी सांगायच ना इकडे शेंडी पांडल तर जाऊन.
नइ ते चिऊ म्हणत होती
हा.
अन आका आज काय बड्डे मग, आज कुठं जायचे साखूर फाट्याला. म्हणला नई नई साखूर फाट्याला नई जायचं.
चिवीला सांग ना मग जायचं म्हण.
ती म्हणत होती इकडे इ, साखुरफाट्याला जाऊ म्हणला नक तो रस्ता नाही चांगल, गाड्या नाही ती पाऊस चालय.
हा हा. जात येल ना साखुर फाट्याला मग.
पाण्या पावसात कुठं जात्या गाड्या नाही ना काही नाही.
यांची गाडी आहे ना.
त्यांची गाडी आहे पण आमच्याकड गाडी नाही ना.
तुमच्याकडं नई, हा. मोटारसायकल त्यांच्या पोत जाता येईल ना.
कुठं जात्या. घरी त्या तस झालंय अन् मग कुठं जात्या.
हा, ते हाइ.
मग मसऱ्यांचा काय बड्डेच झाला इकडं. या झालाय असा. मुला नाही जायचं आणखीन. बघू म्हणला नंतर.
तिले सांगितले का चिवीला?
हा.
नंतर म्हणाय.
हा म्हणलं बघू नंतर एखादं दिवशी, आता नको.
ते मग होते केक आणायचे म्हणलं मग जा ना या घेऊन. मन आम्हीच कुठं आणू. तुम्ही पण या मग आणू, ताकीतला जाऊन. मनला नको नको.
तेला इकडच याय सांगायचं ना मग.
तिले म्हणत होतो इकडे या्, त्या म्हण नाही इकडे नका तीकडंच या.
तुम्ही टाकेदरून या म्हणाव इकडं, इथून हाय बरळी म्हणव.
अ त्यांनी म्हणत होते इकड या, हम्म.
मी म्हणतात ना?
नाही म्हणत्यात भाऊ जाणार हाय. कामाला जायचय त्याला आता. जाणार त्यांना दोन तीन टाइम केलता फोन. काय करायचे केक आणू का? म्हणलं नको आणू केक, कायला आणितो.
हम्म हम्म.
हे नईत घरी. मग कला केक म्हणला. आज शिभम कुठे गेलाय काम हायती सकाळ पासण? मी आले कसं नाहीं येतों
तंसा आलां आहे तो
नाहीं सांगतां येणारं दफ्तर हां येतं मंग कुठं गेलायं नाहीं आले तंस नाहीं इदं कोणीचं नाहीं घरी एवढ्यांत आले मिशा टाकूंन शेतांत गेले हो ते रांत पायेणा पाणी पायेला तिथं राबांत आहे
को ब
थोडांसा गवांत काढलां ते घेवड्यांनी पासूंन घेवड्यां लावलं तेवढंयांनी
हम्मं
तेवढंच मोठी पाण्यांची पसने आली मंग कांहीं करतां येई नां मंग आले घरी निघूनं रस्त्यां नाहीं येतां येतां तिथं मोरी पाशी खां खरवतं लाकडां एक खांकर काढंला आले घेऊंन घरी घेवडे यांला लावायंला
हम्मं आंनल कां
हां एक आणलांय एक ठेवलांय तिथंच काढूंन म्हणलं जाईल परंत आणांयला पणं पाऊस चालूं आहे नां पावसांत नाहीं गेले
पाऊसं उगडंला की जां
हां
पाऊस ऊगडलां की मंग जातां येईल
मं आंज जेवणं केलं कां नाहीं तुम्हीं
आंज जेवणं झालं आमचं
हां कां कायं खाल्लं आंज
आंज गंण खांल आहे शेवची भांजी
हम्मं
चनां मसांला
तुमच्यांत लईच बेस्टं
राईस राईस रो यां लंय दिवसांना गेलतो आम्हीं हंम लंय दिवसांना गेलोतो आम्हीं वाखेतात
मंग तुमंची पार्टी तरं होऊंन गेली मंग कायं आतां कायलां केक पाहिजे
हम्मं
तुमंची पार्टी होंंऊंन गेली मंग कांयले केक पाहिजे तुम्हांले
आमझंरी पणं रांत ते पोरंणली
पोरांली पोरां थोडी येणांरी पाण्यां पावसाने तिथूंन
कायं भरंवसां त्यांचां
नाहीं तरं जाणारं आहे कामांला
बारांला कोणं तंच नां आले तरं चलां कायं हे करतें
कांयची गांडी येणारं आहे
अं साहित्य उतरावयाचे थोडं दुकानांचं ते गांडीची वांट पाहतोयं आम्हीं
दुकानांत
दुकानांत आमच्यां दुकान येईलं लेस येईल
हम्मं
दही ये
बंदर भेटलं कायं आम्हांले भांजी करायले
हम भेटलं नां की पणं ते रांणात असते की कायं ते रांणात
हा भेटत असल तर या घेऊन मग पनीर भाजी बनू मसाला बिसाला नाही राहते का तुमच्या दु दुकानात.
ले मी अजून ठेवय. सर नाही आलीत. ओ पावन येऊ दे बर आहे काय? तेकाएवजी पनीर भाजी आणतो.
हा.
बनव खय तरी.
हा म चांदाचे रोट्या बनव ना आमही.
हो.
हम् पैसे कोणी दे ना आम्हाला हात साज होतात फस
आ मग आज बड्डे म्हणजे आज पैसे भेटणार असतील ना बडडे.
कोण पैसे दे्याणार नाही. आमच्या सरपंचला फोन कराय लागेल ना...
हा तुमचा सरपंच आहे का घरी पण?
काय माहिती कुठे गेले ते.
तो गेला एसटीने. गेला कुठं म्हण एम पी ला का कुठं. हम्म.
म्हणून फोन नाही आला आम्हाले.
हम्म... त्याच्यामुळेच फोन नाही.
हा नाही तर मलाच फोन आला असता मग म्हणशील आज काय आहे? केक घेऊन आल म्हशील. येतील दहा वाजता मागच्या नाही ना लवकर नाही येत. मागच्या वर्षी नका आणू म्हणले तरी घेऊन आले शेवटी दहा वाजत.
हा आजबी. आज इड जवळ नसेल म्हणून नाही एवढा फोन झाला असता.
हा माहीतच नसेल त्याले ना...
एमपी ला जायले एमपी ला. असं कळालंय नाही तस अंदाज लागलाय.
हा का मला वाटलं तुम्हाला माहिती आहे काय?
या मग जेवाय आमच्याकडे..
हा बनवा ना तुम्ही काहीतरी मग आलो आम्ही.
आता तुम्ही पनीर घेऊन येणार ते आमच्याकडे मग बनवू ना पनीर भाजी. रोट्या बनवू तांदळाच्या भात करू.
नाही तर तसे आम्ही आणले रानातले रानभजी.
असय का.
हा.... तुम्ही पाहिले का ती भाजी.
कोणती?
नवीन भाजी आहे खुरपुडीची.
खुरपुडीची भाजी.
हा तुम्ही अजून पाहिले नाही. माहितही नाही तुम्हाला.
हा ना आम्हाला नाही ना माहिती आहे आंबा जे आहेत ना. एवढा माहित नाही आम्हाला.
म्हणलं करेल आता तीच.
सकाळी केली होती कडी आणि मिर च्या कळल्या होत्या. भरून.
दह्याची कढी का? कडी कायची के
दयची दयची.
ह हा. म्हणलं बेसनाची.
बेसनाचेच राहते. पण त्याच्यात दही मिक्स राहतय. कोणी कोणी आमसुलाची करत्याते. पण आमसूल नाही भेटत आता. आम च्याक. ईडं दुकानात. दहीच भेटतय मग दह्याचीच केली होती पाऊस हाये का तिकड तुमच्याकड?
लई पाऊस चालूये. आमच्याक.
आमच्याकडे आता जोरात आलाय. मगाशी जोरात येत आलते. आता परत आलंय. पाण्याला जायचे. आमच्याक पियाच्या पाण्याचा हाल झालत लइ.
हा, पाईपलाईन चालूय ना तुमची.
पाईपलाईन चालूय पण, पाण्यावालाच पाणी सोडीत नाही.
पाऊसात लाईट नसेल ना.
लाईटय सारखी जाते येते. आताय गेली होते. आता एवढ्या आले. काय आयुर्वेदिक औषध असेल, त सांगायचं ना आम्हाले.
पाहिजेत. का
दुखतय ना जास्त चालला का? म्हतेय मी. काय औषध लावा समजत नाही. काय आयुर्वेदिक औषध असेल तर सांगा.
विचारावा लागल ते करना.
हम्म.
तेव्हा तीेतात बरेसे औषधण.
हा का?
काय
ते आंब्ये हळद राहते आमच्याकत, ते आंब्ये हळदय भेटा ना.
रगत रोडा आहे का? रगत रोडा.
नाही ना. रगत रोहीडा नये.
ंरा
भेटल कोणाक पण म, आता हाये का नाही काय माहिती.
पायच ना विचारुन.
पाहायला लागल कोणाक तरी विचारून. भेटल त. नाही त मग घोटीवरूनच आणायला लागेल दुकानातून.
दुकानात भेटते ना.
हा दुकानात भेटातय ना.
मला दहा गोणी सम्राट.
पण गोटीला जायला वेळ मिळत नाही. कोणी जाते नाही घोटीला. कामा चाल्या ती. अवने चाले त राब गेला होता आमचं वालं. त्याला काय औषध असेल तर सांगा.
राबाला काय झालंय?
पिवळ पडलंय वाडा ना. ते शेंड करपटलेत नुसत.
आता पावसानं निवळल ना.
काय माहितीन आमच्या नंतर लोकांनी राब टाकलं त्यांचं राब मस्त झालं ते
निवळल आता पावसाने ये ना निवळून जाते.
हम्म येतील का एवढ्या आठ दहा दिवस लावायला
येयलाच पाहिजे ना
अन येवू म्हटले नंतर आकाड एकादस झाली
नंतर घ्यायचे
हह आता शनिवारी आकड एकादस शनिवारी
हम्
तवा
त्यांच आठवड्यात
मित्र म्हटटले ये
हा असं सुटली गन पावसाना लवकर शाळा सोडून दिली का काय केली?
पाच वाजले ना
नाही पण मग पावणे पाचलं सुटत ते ना पावसाच आलाय नी जास्त ना
येऊन जा
हेच्या मुळे
ह